आवाज येत? हां. हां. जेवण झालं का?
नाही अजून. थोड्या वेळाने करायचय. आत्ता अजून- मसाला राईस लावलय. करायचय. हां. तुमचं झालं का?
आमचं नाही बनवून ठेवलंय जेवायचं बाकीेय.
हां. हां. हां.
हां.
काय करताय मग अजून? बसल्यायत का नीवांत?
हो आता. वाऱ्याला बाहेर बसलोय. जेवण करून.
हा.
तुमच्याकडे असे झाड वगैरे हायत का?
बंद कर चल काय म्हटलात?
झाडे वेगेरे?
काय म्हंटलास?
झाडे वगैरे आहेत का म्हटलं. असं हवा येणारे अस.
तसं व्हय. आमच्या ईथं-
हां.
खाली आहेत. पण घरी काय एवढं, म्हंजे खाली जात नाय मी पण घरीच असत- -तो. आणि जवळपास काय एवढं झाडे वगैरे काही जास्त नाई ते.
हां. हां.
हम्म.
हा. म्हजे तुम्हाला अशी आवड वगैरे हाये का म्हंजे अशी म्हणजे फुलांची वगैरे झाडं लावणे?
हो आहे की.
हा हा.
आहेत लावलेलं भरपूर होते. पण कसं तिकड- जास्त मी कसं आता हे या वर्षात तर गावीच असते जास्त त्यासाठी- सारखं ये जा म्हटलं की म्हणजे वाळून चालेलत ते झाड.
हां. आणि आता कसा उन्हाळा पण असल्यामुळे ते जास्त हे होत असतील.
हो. आ पाणी पण लागतंय ना? घरी कोण तर पाहिजे. आम्ही तिकडं गेलो की मग राहतय सगळच ते.
हा. हा.
हम्म.
हा. ते झाडाने कसं म्हणजे- अ सारखी ना हे करायला लागतेय. म्हणजे जास्त करून-
काय म्हटलात?
म्हणजे झाडांची काळजी घ्यावी लागते ना सारखी.
हो, हो. हा इथं असलं की मग काही नाही, जरा तिकडं गेल्यावर मग वाळत्यात झाडं परत.
हो म्हणजे पाणी वगैरे घालायला, त्या सारखेदा कटिंग वगैरे करायला लागते.
हं.. आता या वेळेस तर भरपूर, भरपूर दिवस गेले ना मग सगळं वाळून गेले ते. जाऊ दे म्हटलं आता लावायचंच नाही, नंतरनं निवांत लावायचं.
ह तेच ना मग ते कुंडीत असल्यामुळं, ते लवकर खराब होतंय आणि असं जमिनीत लावले तर ते त्याला काही होत नाही.
हो, थांब जरा भाताला ठेवलेस ना.
हा, हा..
ह..
जमिनीत कसं त्याची मुळं धरून ठेवतंय.
हो, हो..
आणि ते कुंड्यांमध्ये कसं ते आतल्या आतच असतंय, त्याच्यामुळं ते लवकर खराब होत अस
खराब होते ते आणि वाढ पण काही एवढं जास्त होत नाही लगेच खाली म्हणजे जेवढं वाढ होतोय तेवढं म्हणजे ह्या कुंडित म्हणजे होतच नसतेत.
हा, हा. म्हणजे ते रोप सारखी ना बदलायला लागतात त्या कुंड्यातून.
हा, हा, हा. ते तेवढं शो साठी चांगले आहे.
हा मी पण लावले होते, पण ते काय माझ्याकडनं झालेच नाही.
हा, हा.
म्हणजे ते ज माझ्या कस होतंय, ते राहयतच नाही म्हणजे खराब होत्यात लगेच.
तेच की,
हा म्हणजे आपण जास्त पण काळजी तेन अशी घेतली पाहिजे ना त्यांची.... मग हु.. मग आपल्याला जरा वेळ भेटाय नसला तर, मग ते जातंय सगळं.
हं...
आ, हा..
अजून काय मग?
अजून काय, अजून काही नाही.
हं..
हू.. म्हणजे तुमच्याकडे असं स्पेशल वगैरे काय असं पदार्थ तेन?
स्पेशल म्हणजे काय नाही जास्त हेच, आमचं पावभाजी, डोसा, इडली हे जास्त असत तय.
हा, हा.
हं...
आणि डाळ म्हणजे जास्त डोसा इडली आवडते सगळ्यांना. हा, हां आणि पावभाजी म्हणजे पावभाजी मध्ये कोणत्या भाज्या वापरताय?
फ्लावर आणि बटाटा, कांदा, टोमॅटो, बीट.
हा.
अजून ढबू मिरची.
हा म्हणजे सर्व पण कारच्या भा
हो सगळं घ्यायचं भर पूर घ्यायचं म्हणजे टेस्ट पण चांगलं होतं आणि बीट कसं कलर साठी वापरायचं. म्हणजे कलर येतो त्याचा हा.
मग त्या भाज्यात मिक्स कुकर ला वगैरे उकडून घ्यावे लागते असतील ना?
हो हो स ते नको ग ते सगळं शिजवून हे आपलं कुकरला लावायचं शिजवून घ्यायचं चांगलं मटार पण घ्यायचं त्यात चांगलं शिजवलंय की नंतर रवीन हे करायची त्याला बारीक झालं ठीक नाही तर मग ते मिक्सरला फिरवाय लागतय आणि थोडं मोठं मोठ ठेवायच.
हा हा
हा
हा, आणि ते पाव वैगेरे तूप लाऊन भाजायचे.
हा तूप नाही तर बटर जास्त म्हणजे बटरच लावतो आम्ही त्याला हम्म.
हा म्हणजे पावभाजी वगैरे बरं आहे म्हणजे अस बाहेर जाऊन खा खाण्यापेक्षा घरीही बनवलेली चांग
पण मी घरीच बनवते.
हा
घातलंय.
दाल चावल म्हणजे डाळ आणि भात.
हो, माहीत आहे का नाही तुम्हाला दाल चावल?
दाळ चाव आमच्याकडे ते डाळ आणि भात म्हणतात ना.
नाही ते डाळ भात वेगळं आणि हे पण तेच असतंय पण एवढंच की याचं नाव काय महित दाळ हे आपलं दाल चावल म्हणते त्याला आणि तर म्हणजे ते डाळ भात खाल्लं थोडं टेस्ट वेगळ असते आणि ह्याची जरा टेस्ट वेगळी असते ना.
म्हणजे ते डाळ आणि चावळ एकत्र म्हणजे फोडणी वगैरे घालून बनवतात का ते?
हे आपलं हे नसतय का मसुर डाळ आणि तूर डाळ दोन आपलं दोन वाटी तूरडाळ घेतलं ना म्हणजे चार वाटी तर कमीत कमी अ मसूरडाळ घ्यायचं म्हणजे जास्त मसूर दाळ घ्यायचं त्याला,
हा हा
हा मग ते दोन्ही का भोपळा अजून कांदा हे सगळं घ्यायचं.
हां
आणि कांदा मात्र लहान बारीक म्हणजे लांबर लांबर कट करायचं.
हा हा
तर पण मोठं कट करून ते कुकरला लावताना ते आपलं हे लावत नाही का दाळी वगैरे तेव्हा मोठं कट करून त्यात शिजवून घ्यायचं चांगलं सगळं बारीक.
म्हणजे कांदा वगैरे पण?
कांदा नाही फक्त हे आपलं भोप भोपळा हा.
हा हा
ते शिजवून घ्यायचं मग शिजवून घेतलं की अ चांगलं शिजलं की मग काढायचं बाहेर मग काढून अ रवीन बारीक करून घ्यायचं जरा चांगलं त्याला, मग ते दाल चवलचा एक मसाला भेटतय दालच्या म्हणून अस तय हो आणि ते आणायचं आणि आपण जे कट केलेलो असतो ना ते हे कांदा
हा
मग काय करायचं ते आणि भोपळा पण त्यात पण घालतो ना आपण डाळी मग नंतर साईड ला काय करायचं बारीक कट करून घ्यायचं ते पण भोपळा साईड ला ते दोन्ही पण काय करायचं तेलात म्हणजे फोडणी टाकायची.
हा.
फोडणी टाकून मग चांगलं परतून घ्यायचं पहिला मग नंतर न सगळं आपलं गरम मसाला, धनिया पावडर हे सगळं मसाले वापरायचे त्याला चांगले
हा हा.
हा.
म्हणजे आपण अ फोडणी घालायची का त्याला?
हो. फोडणी करायचं ना लाल तिकट
हा हा.
ह माझी पोरगी काय बोलू देईनात. लयच बडबड चालू हाय. काय पण करून नुसतं काय तर करताना मध्ये मध्ये माझं पण घ्याच करते. हम्म.
त्यांना बनवाय लावायचं आता.
मग आता काय नाही. आता मोठे झाल्यावर आम्हाला बसून त्यांनीच खाऊ घालणा घेणार आहेत काय.
आत्ताच तेवढे करत्यात नंतर कोण नाही करत.
असं बसलं कणी जरा पण काय करू देत नाही. सगळं म्हणजे त्यांना पण पाहिजे आम्ही जे बनवतो ते पण त्यांनी बनवायलाच पाहिजे.
हो. तेच आहे आता सगळीकड.
हा. आता मी मसाला टाकत आहे तर फ्रीज मधलं सगळ काढून मसाला देते आहे मला. हा गप्प पण बसत नाहीत आणि तुम्हाला बोलू पण देइना र मला एवढ मम्मा मम्मा करत पाठीमागच लागले.
हा हा.
हम्म.
काय नाही मुलांचं चाललेलंच असते तसच.
मग काय तर.
हो.
करून बघा ते. दाल चावल म्हणजे खूप छान होतोय एवढंच की जरा घट्ट ठेवायचं ते पातळ नाही करायचं त्याला हा.
म्हणजे मला काय वाटलं म्हणजे असं, आपण कसं नॉर्मल डाळ, भात करतोय तो प्रकार आहे की काय असं वाटल. हा हा. आता समजलं ते भोपळा वगैरे घालून करताय.
हो नाही. पण खूप छान होतोय टेस्ट त्याची लागते आणि फक्त लाल तिखट वापरायचं. काळ नाही वापरायचं.
हा हा करून बघतो आम्ही आणि तुम्हाला सांगतो कसं होते ते टेस्ट वगैरे.
हो हो.
टेस्ट मग त्याला आंबड गोड येत की असं नॉर्मल येत.
नाही नाही. नॉर्मल आपलं आमटी सारखंच असतंय.
हा हा.
हा.
आणि ते चिंच गुळाची कसली आमटी करताय ते,
चिंच गुळाची म्हणजे ह्याच म्हणता का तुम्ही अ पोळ्या वगैरे बनवतो बघा आपण
हा नाही ते डाळ घालूनच बनवतात पण त्याच्यात चिंच आणि गूळ काहीतरी कर त्या‌त आणी
हा तेच ते हा आम वेळण्याचे आमटे काय तर म्हणतात ना त्याला आंमरा तेच म्हणताव ना तुम्ही?
ते काय माहित नाही मला काय म्हणतात ते, काय माहित, तुमच्याकडे कसं बनवतात का ते?
हा चिंचगुळाचं म्हणत ना तेच, हम्म म्हणजे पुरन वगैरे पुरणपोळी करत नाही का आपण तेव्हा डाळी शिजवलेलं पाणी असते ना त्यानं बनवतात ते.
हो का हां. ह म्हणजे ते ऐकून फक्त माहित होतं चिंचगूळ चिंचगूळ मग कधी आम्ही ते खाल्लेलं नाही ना चिंचगुळाची आमटी चिंचगुळाची असं म्हणजे युट्यूब ला तेन आपण बघतोय कसं ते
मला वाटतं तुम्ही आता तुम्ही कुठ
हा हा तेच्या
मम्मी कोण हाय बग, हा काय म्हटलात?
काय नाही आहे आता चाललंय. चालयच हा. चालेल चालेल ठीक आहे मी करते रेसिपी तुम्ही सांगितलेली.
हो हो बनवून पहा आणि ते मसाला भेटतय दाल चावल च मग ते आना बाहेर भेटतय.
हा हा चालेल चालेल.
हा हा हो हो.
हा.